हॅलो हॅलो हॅलो
हा येतोय मॅडम
बाई बोलत सुद्धा नाहस.
आताय येतोय. ब ते कॅचअप नाही करत लवकर. ते काय ऍक्टिव्ह नाही होत का काय?
हम्म. काय खरं नाही तुमचं एक तर. बोला ना काय म्हणतात?
रें रेंज हा. उद्या किती वाजता निघायचे मॅडम.
उद्या सर बघा ते येऊन गेलेले आहेत. त्यांचा अजून मला फोन नाहीये.
आ.
आणि माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाहीये. तर कस काय सांगू मी तुम्हाला. हा तुम्ही सकाळमध्ये निघून आ. हा उद्या काय कॅम्प वगैरे नाही ना. आरोग्य तपासणी
नाही नाही कॅन्सल केलाय तो. नाही नाही ते पुढं पुढच्या वेळेस. अ कॅन्सल केला. अ आपली चोवीस नंतरच ठेवू ते कॅम्प. ह एक चांसलीच राहील
बरोबर.
आणि कोण कोण असणार व्हीजीटला.
विजिट ला. सर, एक सुजाता मॅडम म्हणूने आणि कोणते तरी सर आहेत. तुम्ही ओळखतात का? सूजता मॅडमला.
सुजाता. नाही ह मॅडम. सुजाताय मॅडम त नाही. सुजाता म्हणून आहे का?
ती का काय, असं सांगत होते. बाबा मला पण सर.
आ काय?
कंचन मॅडम होती ना. तिच्या अगोदर होती म्हणे ती.
कंचन.
हा. त्याच्या अगोदर. तिच्या अगोदर होती. हम्म.
हा ना. बघू ना. अ तर येऊन गेलेत का ते.
हा येऊन गेले संध्याकाळी ते. सहा वाजेला. मग देवेंद्र सर बोलत होते. कि, मॅडम. हा. देवेंद्र सर बोलत होते. मी तुम्हाला कळवतो तसं म्हणे. देवेंद्र सर नाही येणारे. त्यांचं प्रकाशाला काहीतरी काम आहे. म मीच येईल त्यांन च्या सोबत. हा आणि उद्या केेश मोरे सर सुट्टीवर आहेत.
उद्याला येताना आपणच राहू ना मॅडम मग.
हा उद्या आपणच राहू ना मग, दुसरं कोण राहणार? हा. मग त्यांच करून घेतलं का? बरोबर बघितलं का? त्यांच रजिस्टर आहे का? ते बाबा काय माहिती नही. पैसे तर नाहीये सर, जर माझ्यावर जेवणाचं आलं बिल त टेन्शनच येऊन जाईल मला बिल भरायचं. म. ते इकडे बाहेरच जेवण करतील ना. बाहेरच जेवण कर तिल म्हटलं ते.
जेवण करतील ना.
कुठे जेवण करतील.
मग खेड्यांवरच. आ.
कशाला खेड्यांवर. शहाण्याला, हाद्यालाच करतील ना ते. हॅलो.
श्याहानाला.
शहदा शादा
शादाला जेवण करणार?
हो.
हा बरबर अ
दुपार पर्यंत होऊन जाईल ना हॅलो हॅलो खरंच नेटवर्क मध्ये नाहीेत वाटतं.
मी नेटवर्कमध्ये ए मॅम